हॅलो
हॅलो हा आला काय आवाज
हो येतोय आता हा
हा फिरे नट वक प्रॉ्लेम आहे जरा
तू अच्छा हा म्हणजे काय झालं मी दोनदा कॉल केला होता हॅलो हॅलो हा ते दोनदा केल होतं मी कॉल पण रिसीव्हच झाला नाही तुमच्याकडून म्हण नेटवर्क नसेेल मे बी
लागले कॉल परवा पण मी कॉल केलेला लेटच लागलेला
अच्छा काहीतरी नेटवर्कशो असेल
हम्म
काय करताय
काय नाही जास्त बसलेले कालपासून कॉल करायचं म्हणलंय मी जरा लग्नात होते त्यामु करायला भेटले ना
हा हा हा ते मला आज त म्हणजे वीस तारखेपर्यंत कप्ट करा म्हणून
मसेज आलाय का म्हणजे रजिस्टर करून खूप दिवस झालेले आहे का तुम्हाला
होय नाही नाही म्हणजे मी हे आधीपासूनच करतेय चार वर्ष झाले मी म्हणजे कार्यावर काम करतोय पण मला टास्क घऊन आता हा बऱ्यापैकी दोन महिने झाले
मग त्याच्यावरती पेमेंट वगैरे भेटले व्यवस्थित
हो हो व्यवस्थित आहे पमट वगैरे.
हम् हम् ते ओळखीन सानिका दिदी आहे ना हो आता जस्ट करवा सानिका दिदी आहे ना अ पुजारी सानिका पुूजारी त्यांच्याकडून मिळालं मला रेफरनस
अच्छा मला मला ते कॉलेज ध मिळालं होतं होय होय.
भेटले
हम्म
ते त्यांची बहीण वगैरे पण आहे त्यांनी पण केलेला कॉल पण त माझा अजून एक
काय हॅलो हॅलो
भरला नव्हता
हा जरा आवाज ब्रेक व्हायलाय तुमचा हॅलो
हा बोला, रेंजचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आवाज. मग ते मला आलं, हे केलं नाही म्हणजे कॉल आलेला पण त्यांच्याकडून आलेल, मला कॉल करताच आला नाही.
हा, अच्छा ते अ तुम्हाला म्हणजे अजून, आत्ताच आलाय ना ठास्क?
हा आत्ता आलाय, काल, काल का परवा दिवशी आलाय.
हा अच्छा, जरा ना कॉल करत असताना म्हणजे थोडं नेटवर्क मध्येच, म्हणजे राहत जा.
हा तेच म्हणजे कुणाला तर कॉल करायचं झालं की नेट मध्ये बाहेरच येऊन थांबाय लागतय. इथं जरा, रेंज चा प्रॉब्लेम होता
अच्छा
हम्म
हम्म, मण मला आता येऊन जात, फोन नाही ना, नाही की चालूय
चालूय का?
हम्म तुम्ही काय करता?
माझं ग्रॅज्युएशन झालंआता मी असते दुकानात कामाला हाय.
अच्छा
हम्म सोबत काहीतरी करूया म्हणूनच ट्राय केलेल.
हा, नाही छान हाय चोईस मग. कसंय आपलं, जो काय आहे ते हा होय
झाली
मला म्हणजे, आम्हाला लास्ट टाईम कॉलेजमधून मिळालं होत ना टास्क, त्याच्यानंतर तर मग आत्ताच आलाय. ते कॉलिंगच कसं जास्त कोण म्हणजे प्रत्येक कसं बिझी असतंय ना त्यामुळे कोण जास्त कॉलिंगच माझा म्हणजे वेळेत पूर्ण नाही झालं. आता बघू आता तर झाले पंधरा झालेत अजून पंधरा व्यायचेत.
एका व्यक्तीला आपण करू शकतोय ना पाच?
एका, हा एका व्यक्तीला पाच कॉल करू शकतोय
हा तेच सांगितले दिदी मला, तसे अजून एक पीन शोधा म्हणजे होतय व्यवस्थित.
नाही आहेत की सगळे खरं कसं होत त्यांच्या वेळेत मी फ्री नसते आणि माझ्या वेळेत ते फ्री नसत्या पाच ह्याया लागले ह
फ्री नसते म्हण म्हटलं अकराला कॉल करा संध्याकाळी त्यांनी त्यांच आवर्ते तोप्यांत मग कसं पण जागे असत तोपर्यंत एक दोन कॉल जरी झाले तरी बस
होय बरं पडतय ते
दिसात ना एक तास अर् जरी
हम् मी म्हणजे ते अजून एक दुसरा टास्क आहे त्याच्यावर पण करतोय
ह
हे होतंय म्हणजे छान य म्हजे कस ठराविक पन नाही ते नाही आलं मला व्हॅलिडेशनच आहे
हा हा
हा म्हणजे ते ठराविक जणांना घेतले होत ना
हा हा हे चार वर्षा आधी पूर्वीच आहे हे ऍप
नाही त्याच्यापेक्षा पण आधीपासून चालू आहे
हो मग तुमच्यात तर सर म्हणजे लॉनच केले अस कळाला ना मला
काय
अ एसीचे सर आहेत ना त्यांनी लॉनच
हा हा नाही नाही नाही त्याने नाही केलं त्यांच्या म्हणजे जे मला पण प्रॉपर माहित नाही कोणी लॉनच केलंय प
हम् हम
त्यानी म्हणजे जे आम्हाला आल होत ना म्हणजे मॅडम आल्या होत्या त्या जे आमचे जे सर आहेत त्यांच्या ओळखीचे आहेत मग त्यावेेळेस कसं होतं फक्त गर्ल्स ना किंवा म्हणजे जे महिला वगैरे आहेत ना त्यांच्या पाठी केल होत म्हणजे त्यांना एक पाय